ह
नमस्कार बोला
ह
नमस्कार काय नाही बा सध्या आहे रूमवररच
असे का अभ्यास चालू असेल
हो अभ्यास लूस होता स आता लंच टाईम थोडासा उशराच
हो ना ना कंटिन्यू अभ्यास पण अवघडच ये. हो ना.
काय चालू हाय तुमचं?
काय नाही बस हेच चालू तुला मग तर तुमचं मग आता क कधी येत एक्झाम वगैरे आता?
एक्झाम.... आता एखाद्या महिन्यानंतर राहील, म्हणजे क्लास ग्रुप बी. च्या सी. च्या झाल्या आता. मेन्सला आहे मी. बी. ला चांगला स्कोर आला, म्हणजे मला वाटते त्रेष्ठ-त्रे चन्न-चोपन्न ला कट ऑफ लागला, मला अठ्ठावन्नव मार्क होते. तर बी. ग्रुप बी मेन्स प्री निघाली. आता मेन्स जे आहेत. ती मला असं वाटते दीड त्याची आणखी यायची बाकी आहे, पण सप्टेंबर ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात राहील असे चान्सेस आहे.
अच्छा म्हणजे आहेत, भरपूर टाइम आहे अभ्यासाला.
हो वेळ आहे, एस. टी आय. पी. एस. आय. आणि एस. ओ. तिनीसाठी क्वालिफाय आहे.
अच्छा.
तर आधी असं होतं का. पी. एस. आयचे तुमचे. ग्राउंड राहायचं, ग्राउंड नंतर इंटरव्ह्यू राहायचा, किंवा एस चा इंटरव्ह्यू राहायचा. तर ते इंटरव्ह्यू सर्व बंद केले त्यांनी नवीन जी आर नुसार.
अच्छा.
तर त्यामुळं
मग आता ग्राउंड झालं की, सिलेक्शन आहे का.
ग्राउंड आहे, ग्राउंड आहे पण, क्लिफाईंग ग्राउंड आहे, त्यामध्ये अस असं आधी असं ग्राउंड राहायचं का, तुम्हाला शंभर मार्क चाळीस मार्कला. शंभर मार्काला ग्राउंड राहायचं, नंतर शंभर मार्क ग्राउंड पन्नास मार्कवर आलं. पन्नास चाळीस मार्कावर आलं, त्याच्यामध्ये चार इव्हेंट राहतच दहा-दहा मार्काशी. अ म ला हे शंभर मीटर झालं. त्यानंतर शॉर्टपुट झालं. असे दोन चार इव्हेंट राहायचे, चार इव्हेंट राहायचे.
अच्छा.
परंतु नवीन जी. आर आला, त्या नवीन जी. आर नुसार. हे मीनट त्यांनी कॅन्सल केले, आणि फक्त आता फ्रीचे मार्क्स झाल्यानंतर, जेव्हा मेन्स होईल, मेन्सचे मार्क्स झाल्यानंतर डायरेक्ट कटऑफ लागेल, आणि मग कटऑफ वाईस पुढच्या गोष्टी त्यांच्या लक्षात येईल, त्याच्यानंतर आता हम्म बोला.
अ म्हणजे ग्राउंडच एवढं काय आता ठेवलं नाही त्यांनी समजा.
ग्राउंड ठेवलंच नाही, त्यांनी नसलं म्हणजे नसल्यासारखंच आहे. जे त्यांचं म्हणणं आहे, अ मॅनपॉवरपेक्षा बुद्धिमत्तेवर भर नवीन लोगो स्लोगन नसल्यासारखं.
अच्छा-अच्छा.
तर आधी ग्राउंला भरपूर महत्व रहायचं, म्हणजे आपलं जेव्हा प्रॅक्टिस करायची, प्रीची तयारी करायची. तर परिचित. तयारी करताना, ते ग्राउंडची तयारी पण करायची, कारण त्यांना असं वाटायचं का. मेन्स आणि ग्राउंड यामध्ये जास्तीत-जास्त अडीच तीन महिन्याचा डिफरंट त्यामध्ये शंभर मार्काचा ग्राउंड राहायच आणि तो डिफरन्स कव्हर करण त्यांना थोडस अवघड जायचं त प्रि करता नसतील लोकं अ प्री करतानाच ग्राउंड करायची जेणेकरून समोर ग्राउंडला जास्त प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये
हा हा ह ते ग्राउंड मध्ये पण भरपूर म्हणजे हे झालेत ना वाता विद्यार्थ्यांचे नुकसान वगैरे भरपूर झालंय
नुकसान हो काही लोकांच तर असं आहे का काही म्हणजे जो मुलगा पी एस आय ची तयारी करतो तर तो मुळात त्याला असं वाटते की आपण फिजिकली स्ट्रांग आहो आणि मोस्ट ऑफ एमपीएसी हा जो विषय आहे किंवा पीएसी हा जो विषय आहे आपल्या गावातली जास्तीत जास्त मुलं अभ्यास करायचा प्रयत्न करतात आणि गावात मुलं म्हणल्यानंतर ते सुद्धा काटकसरी राहते शरीरा चांगले राहते लहानपणापासून व्यवस्थित राहते
होन हो
झालं असं का शहरातले जे मुलं थोडेसे गावातल्या मुलाच्या तुलनेमध्ये फिजिकली थोडे अ नॉर्मल राहतात पण माइंडने माइंडने स्ट्रॉंग राहतात हो ना त्यामुळे असं झालं का त्यांनी ज्या अर्थी ग्राउंड कमी केलं त्या अर्थी जे गावातले मुलं होते ते गावाकडले जे मुलं होते ते त्यांना कुठेतरी त्यांनी डावलल्यासारखं आहे कर हा त्याच्यामुळं असं होईल असं का जे मुलं फिजिकली एवढी स्ट्रांग जरी नसेल तरी त्यांना ते पीएस साठी भरती होऊन जातील बरं पण होईल असं काय जरी समजा आता शहरातली मुलं ग्राउंड साठी क्वालिफाय नाहीे का फिजिकली स्ट्रांग नाही आहे तरी पण मग मग जेव्हा त्यांच सिलेक्शन होईल त्यानंतर त्यांची ट्रेनिंग राहते एक वर्षाची
अच्छा
त्या एका वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये त्या मुलांना ते ट्रेनिंग करायचा प्रयत्न करतील
हो ना पण ते आता गावातल्याचं अवघडच झालंय ना ते
हो अवघड झालं
हो ना कारण त्यांचा नंबर तिथून लागू शकतो तर मग ते असं हे केल्यामुळं
बरोबर नाही अवघड तर झालंच
हो ना हो ना ह ना कारण तो एकच शाळत असतो ना गावातल्याना
हो आणि दुसर ऑप्शन पोलीस भरती आता पोलीस भरतीचा अस आहे का कलेक्टर होण सोपय पण पोलीस होण अवघड आहे
आणि तिच्याहत्तर भरपूर मेहनतच भरपूर आहे त्यांना
कारण त्या रेशोमध्येध्ये असाला तर कले समजा कोणताही सजा एमपीएससी असो युपीएसी असो राज्य असो ग्रुप सी असो ग्रुप बी असो तर यांचं असं आहे का तुम्हाला स्पेसिफिक अभ्यास त्या म्हणजे जेव्हा तुम्ही त्या अभ्यासाची तयारी करता तेव्हा तुम्हाला स्पेसिफिक अभ्यास ते लिहून देतात काय हे हेच तुम्हाला प्रश्न बाकी कोणते प्रश्न येणार नाही त्यामुळे त्याची त स्पेसिफिक तात पण जेव्हा प भर हा विषय असतो त्यां फिक्स राहत नाही
त्याच्या एक्झामच काहीच नाही कोणताही प्रश्न येऊ शकतात
काहीही येऊ शकते त्यांचा पॅटर्नच फिक्स नाही आहे
अच्छा
पॅटर्न फिक्स नसल्यान विषय असा क्रिएट होते अ का काय करायचं नेमकं समजत नाही
होय होय
त्यामुळे ते प्रॉब्लेम थोडंफार क्रिएट होतात त्याचे
हो सग किती अभ्यास तरी कोणता करावा आणि किती करावा
हम्म तोच तोच मॅटर होते ना
हम्म
त्यामुळे ते प्रश्न चिन्हच आहे
असय
आत्ता कालपर्वा कोणत एक्झाम झाले वाटतं ना रविवारी
हो ते झाले सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या झाले महानगरपालिकेच्या
अच्छा आल होत एक्झाम हो आहेत म्हणून ते
हो हो झालंत झालंत
हा हा
आणि हळत कशी आहे मगा आता कि कधी कधी पिरली
आता एक महिना झाला हळदीचा
हो ओ का
हा काय पाणी
काय प्रोसिजर राहात पूर्ण सुरुवातीपासून सुरवाती पासून कशी किती दिवसाला दिसते ते कोंभवर आलेल्या वर
पंधरा दिवसांनी दिसतात पंधरा ते वीस दिवस आपल्या लागवडीवर आहे ना जराची खोल लावली तर जर उशीरा दिसंते
हम्म
हा हा
बरोबर आहे आणि पिकं ते खत
थोडस कोमजली सारखंच झालंय ते
मग विहिरीचं वगैरे पण
किती पुरणार रे
बरोबर ठिबक असलं ना
हा ठिबक आहे ते पुूरण आता सध्या लोडशेडिंग पण भरपूर रे
हम्म
हम्म सहा आठ तासात किती वेळ कि काय काय भिजवणार म्हण
बरोबर आहे
आठच तास थ्री फेज लाईट ठेवलेलेत
हम्म
हम्म
आठ तासामध्ये चार एकर चार एकर आहात त्याच्या व्यतरिक्त ते आणखे पिके
आणखीन भरपूर सोयाबीन कापूस आहे हा आता काय काय भिजऊन एवढं तर भिजवण शक्य नाही ना एवढ्याला लाईट मध्ये हम्म
त्यामुळे थोडा प्रॉब्लेमच आहे
आणि आणि आपल्या या पाण्यापेक्षा वरच्या पाण्याने जास्त पीक सुधारतात ना
हो आणि असं आहे का आपण जर का हे पाणी आ हळदीचं माहित नाही
पण सोयाबीन वगैरेला जर पण ग्राउंड लेवलच किंवा, विहिरीच बोरचं जर पाणी दिलं तर, त्यावर रोग येण्याचे चान्सेस प्रमाण भरपूर ये.
हा कारण जास्त पाणी झाल्यावर ते पिवळपणा दाखवतात.
हो ते मोझेक वगैरे व्हायरस, त्यामुळे त्यांच्यात येते. बाकी तर असं ते, येत नाही पण आता. आमचं पण आता सोयाबीन आहे. तर प्रयत्न समजा म्हटलं का बा करून पा तर जसं घरच्यांचं म्हणण आहे, का तसं खालचं पाणी आ विहरीच वगैरे पाणी लावलो. तर त्यामध्ये ते व्हायरसचं प्रमाण जास्त येते. आणि ते एकदा जर का आलं, तर ते लवकर कंट्रोल होणं अवघड आहे.
नाही लिमिटेड पाणी दिलं, तर काही हरकत नाही ना.
हो बरोबर आहे. पर वरचं पण आहे अत्यंत चांगलं.
ह वरचं तर शुद्धच त्याचं काय, अमृतच आहे त्यांच्यासाठी. पण आता पीक वाचवण्यासाठी तर आपल्याला देवाच लागेल ना काही ना.
हो, द्यावच लागेल प्रयत्न करावेच लागेल.
हा,
तिला तर ऑप्शनच नाहीये.
हो ना, हो ना ते थोडंफार लिमिटेड पाणी दिलं तर हे पीक म्हणजे, अ... खराब तर नाही होणार ना,
बरोबर आहे. ठिंबकनं पाणी कमी लागत का ओ.
हा पाणी कमी लागतं.
आणि खत पण त्याचद्वारे आपण देऊ शकतो.
हो त्याचद्वारे देऊ शकतो.
बरं म्हणजे सॉलिड प्रकारचे खत, खत हो म्हणजे व्यव सगळ्या झाडांना व्यवस्थित पुरतील. पूर शेवटपर्यंत, पण मगाशी जे जे
ठिंबकणे पाणी मुरले जाते व्यवस्थित.
बरोबर.
हा.
बरं म्हणजे दुसर खतं राहत नाही का, फक्त लिक्विड स्वरूपामध्येच खतं राहते का त्यामध्ये,
नाही आपलं हेच्यात पण असतो ना. सॉलिडमध्ये पण असतो, पण ते पाण्यात टाकलं की लगेच लिक्विड होऊन जातो त्याचं.
हां म्हणजे सॉलीड पण, हा हा हा, ते पण त्याच्याद्वारेच जाते.
रम मध्ये येतात ते खत सगळे.
बरोबर आहे. एखाद रोग.. रोग वेगर येते का हळदीवर कोणत?
हा भरपूर रोग तर, त्याला भरपूर येतो.
हो का,
खाली खाली एक अळी लागते.
हं..
वर पानं त्यांची करपलतात.
हम्म.
हम्म, भरपूर असत रोगच भर होत्या या. एकदा रोख पडला कि ते, आटोक्यात येतही नाही.
हम्म. काटोकन थोडं आवघड होतंय. बरोबर आहे.
हम्म.
होईल, यस होईल पण चांगली हळद होईल, भाव पण चांगला राहील.
भाव राहील पण आता ते पावसाच्या अवलंबून त्या हळदीला तर मेन पाऊस लागतोच.
जास्त लागतो नाही ओ.
हा जेवढं पाऊस पडेल तेवढा ते हळदीचे उगम क्षमता जास्त म्हणजे चांगली होते.
बरोबर.
हा आणि जो हिरवा पण आहे तो, वरच्या पाण्यामुळेच येतो.
हम्म, हम्म, हम्म खालचं पाणी टाकलं का पिवळे होते.
हा पिवळी होते, जास्त हिरवा पण येत नाही तिला.
बरोबर आहे. ते पण आहे.
हम्म. चालते तुमचे किती कॉल राहिलेत?
करतोना तुम्हाला मॅसेज.
चालतेय.
तीन-तीन बाकीये माझे.
हो का चालतय-चालतय.